आवाज येतोय का?
हा येतोय आवाज.
हो हो काय करतय भाऊ?
काय नाही बसलेलय बाहेर आलेलो आहे जेवण करून.
हो जेवण झालं.
हा जेवण झालं तुमच जेवण.
बाकी आहे आता करणार.
रिकामा ऑडिओ बाकीच्याचं जेवन झालं का बाकी त्यांच.
सगळ्यांचं बाकी आहे.
हा.
हा शिव पप्पा सोबत बसलीय. सोमार पाासून पाठव नाही जात इथ ना ती माझी मैत्रीणणार तिच्यासोबत
रिकामा ऑडिओ हा गाडी येतेय ना त्याच्यात पाठवून द्यायचं ना.
ये ते पळत पळत.
पप्पा ड्युटी ला गेले होते का?
नाही ना. पैसे नाही पप्पाकडे आता काय जाणार ड्युटीला?
हा मम्मी कुठे आहे?
मम्मी अंघोळ कर केली आता कपडे घालते मम्मी पण जीव दिमाग ह ते म
रिकामा ऑडिओ लहानीला डोस टोसून आणला ती रडत बसली थोडी झोपली आता तिला घेऊ
शजातलं काम होऊन गेला पूर्ण.
नाही ना ते कालच्या दिवस लागेल सांगते मम्मी.
असचं. पाऊस वगैरे काही पडला नाही का त
नाही ना एक दिवस पण नाही पाऊस आलाय.
हं.
आपल्या इथं पण आंदोलन होतणार आहे प्रकाशाला.
अला का?
हो आंदोलन केलं होतं तर दहा जणांना घेऊन गेले पोलीसवाले. नीटचा पेपर लीक झाला ना त्याच्यासाठी ते आंदोलन करताय.
हा. रिकामा ऑडिओ
आमच्या गावाचे पण दोन जणांना घेऊन गेले पण येऊन गेले त्यांना. थोड पोलिसाले घेऊन गेले ना. उचल सागर बावरा कोण आहे त्याला पण घेऊन गेल. तो जास्त ओरडत होता म्हणून. आमचे पोर आत्महत्या कर त ना हे करतात ना ते करतात, तुम्ही टेन्शन देतात म्हणून. चांगला पेपर झाला लीक होऊन गेला सांगून देतात तुम्ही म्हणे असं तसं चालू होत. भरपूर. काय करणार मग हॅलो.